हा काय करायल्यास?
हॅलो.
हॅलो आवाज येतोय ना?
हा.
हॅलो.
येतोय माझा
हम्म हा येतोय की, काय करायल्यास म्हटलं? हा येतोय येतोय. हम्म मी पण बसलोय.
हा हा. चहा.
बाकी काय आणि मग.
काय नाही अम्म बसलोय बघ आता चहा घ्यायचा.
हा हा.
हम्म.
बाकी म
ज झाला काय?
हा माझा झाला आताच. मग आपण वनभोजन या विषयावर बोलूया.
हा हा जेवणं.
हम्म जेवण करायचं आता. मग तुमच्या शाळेचं वनभोजन जातयं का नाही?
हम्म हम्म.
हम्म कुठं तुमचं.
गावातचं असते म्हणजे
गावाच्या बा बाहेर असं म्हणजे ते नसते का वनराई सोडले असते देवराई म्हणत्यात त्याला
हम्म काय माहित नाही हम्म.
झाडी. ह मग तथथं जाऊन जेवण करतात
हम हा ह
तथ सगळी जात्या शाळेतली मुलं
हा हा हा.
हम्म आणि तुम्ही कसं कर तुमचं कुठं असते?
अ आमचं पण इथंच गावाजवळ एक आहे व्हाईट हाऊस म्हणून हाय. हम्म मग तिथं बोलवतात. मग काही काही डबा वगैरे घेऊन या म्हणून पण सांगतात. प्रत्येकाच्या डब्याला एक वेगवेगळी डिश असावी म्हणजे ते सगळ्यांच्या तो वाट या व यासाठी अ ते तर कसं पाळणं वगैरे आहेत लहान मुलांसाठी ना ते घसरगुंड्या वगैरे
हम्म
मग तिथं खेळण्यासाठी सगळं भरपूर काय काय आहे तिथं मग तिथं जातात तिथं फोटोशूट वगैरे पण करायला जागा छान आहे ती ह
अ हो आमच्या इकड पण ह ते
हम्
तसं म्हणजे झाडं वगैरे तेन आहेत ना अ जिथं सगळी फोटोशूट करतात तिथं आम्ही तोय
हम्म हम्म आमचे पण ते सगळ्यांना मिळेतात.
हम्म
आमच्या इथ पण ते भारी आहे व्हाईट हाऊस म्हणून एक आहे. आणि इकडं दुसरीकडे म्हणजे दरवर्षी वेगवेगळ्या ठिकाणी नेतात. मग ते दुसरीडे एक आहे तिथं म्हणजे एक देव आहे. तिथं नेतात तिथं पण भरपूर छान आहे तिथे चिकूची बाग वगैरे आहे.
हम् ह कोण